हॅलो. बोल की. आवाज येईना झालाय ग म्हणून. आला काय. हा आत्ता आलं बघ. आज कॉलेजला का आली नव्हतीस? काय व्हालतं?
पोटात दुखालतं.
हा हा हा.
कोण बोल विचारालत
मुक अ ह्याच्यात न आज आम्हाला पण वेळ झाला बाई पावणेबाराची पण चुकली बस सव्वाबाराची पण चुकली.
हम्म
मग त्याच्यानंतर मग इंग्लिश स्पिकिंग च कोर्सच एक माहिती सांगितली. चार हजार रुपयचा कोर्स आहे. ते हजार रुपया मध्ये मॅडम मॅडम ते इगल स्पोकन इंग्लिश नाही काय त्यासनी फोन करून बोलून घेणार आहेत. पंधरा दिवसाचा कोर्स हजार रुपये फी मध्ये आहेत मॅडम पाचशे रुपय देतो म्हणत्या आम्ही पाचशे रुपय घालायच हाय
मॅडम पाचशे देणार?
होय मॅडम देतो म्हटल्या पाच हजार रुपये पर्यंत पाच हजार रुपये पर्यंत पाच हजार रुपयेच्या पैशात किती मुली बसतील? तेवढ्या तेवढ्या जणांचं मॅडम सगळं पाच पाचशे रुपयान भरतो म्हंटल्या.
हम. म विचार आम्हाला पण घेतात का.
खरं तुम तुमचं फी भराय लागतय तुम्हाला
म भरतो की मग तेवढं अक्कल आहे की आम्हाला हम चालतय तुम्ही म तुम्हाला पाचशे.
हा मॅडम म्हंटली ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांनी त्यांच त्यन भरू शकतोय म्हंटली मी. म्हंटलीत मी आम्ही म्हटलो. आम्ही पाचशे रुपये तर घरातली देत्यात. आणि पंधरा दिवसाच आहे पंधरा दिवसाला हजार रुपये कसं देतील. म्हणून ते नाव देऊन आलो मग तोपर्यत खाली येवूस पर्यंत मुक्कुराव मॅडम भेटलेली
मग काय म्हणालतीत
मग मॅडम म्हंटलीत आणि पौर्णिमाला विचाराला विचारालतीत. काय पुढं करणार आहे. विचारालतीत त काय नाही. लग्न तेन कुठं ठरवल्यात काय विचारीत नाही म्हटलो कुठं पोर्णिमाला पण तेच विचारली म साक्षी तेनी म्हटलीत आम्ही बँकिंगच करणार आहे मला म्हंटलीत एम बीए कर मी म्हटलो मी एम बीए काय नको म्हटलो.
हम
एम बीए लय अवघड आहे बाई उगाच कुठं काय
न काय म्हणालतीत मला मॅडम
मॅडम म्हटलीत अनेक कोण तर कमी वाटालय म्हंटलीत मग मी म्हटलो अ श्वेता कोरे श्वेता कोरेचं लग्न झालेय म्हणलीत आणि मग आणि वेदिका मगदूम एक कमी वाटाल्या म्हणताना मग मॅडम म्हणलीत ती कुठे घेतल्या ऍडमिशन कण्याला घेतल्या एन सी सी करनार होती तिच्या अंगात काय जीव आहे काय विचारलीत
हम बास तिकडं मॅडम म कुठं भेटली तुम्हाला
गोविंदराव च्या तिथं
हम हम आज काय मोर्चा होता म्हणून
होय बस तुम्ही आम्हाला राजवड्या रावरती आसावरी तसंच म्हटली म मी विचारलो श्वेेता त्येन कुठ गेल्यात म्हणताना स्टँडला गेल्यात. मग साक्षी त्येन म्हटली स्टँडला जाऊया चला आम्ही पण म्हटली.
शहापुरातन आलीत वाटत.
होय बस तिकडनच येणार शाहापुरातन खरं ही बस आमची आमची बस राजवाड्या वरून आली की एकची
म ते सपलं असल ते मोर्च्या वेदया म्हणालता कोणतरी त्याला स्नॅप टाकलेलं शापोरात न आले असं म्हणाले.
वय तिकडन चालत बस आणि हे तिकडनं तिथनंच आलात म्हणून समजल्यावर म आणि खर राजवाडावरन बस आली की. एक आणि ह्याच्या् या गाकड्यापाशी मोर्चाला बसल्यात.
हम् च मग ते कोणाला लागता फोन मग त्यांना काय सांगायचं काय बोलीच त्याच्याबरोबर
काय नाही काय पण त्यांनी बोलतात त्याचं उत्तर देत बसायचं त्यांच्याबरोबर काय बोलायचं. इतर कोणजीच होती.
होय म्हणजे असं काय पण शिक्षणाचं बोलायचंय.
हा काय ते शिक्षणाच विचारतील मला विचारत पोर कीती मी म्हटल माझं अनमॅरिड आहे म्हटलो मी.
हम्म हम् अ त्यामुळे सांगाल ते तुमच काय स्व त्याची माहिती द्यायची नाही म्हणून म्ह
हा हा.
नाव तर सांगितलेस?
नाही नाही.
हम म्हणजे तुम्ही कुठे राहताय तुमच्या मैत्रिणीस काय स्वतःची माहिती द्यायचं नाई.
हा हा.
आणि तिथं कळतंय किती जणांना तुम्ही कॉल केलाय आणि नाही केलाय. आणि एका कॉल ला शंभर रुपये आणि आता मी.
ज मला पण.
मी लावले ते मला शंभर रुपये आणि तू बोलायल्यास तिला ऐंशी असं.
हा असंच आहे मला पण म्हंटली ती.
हम त्यानी त्यांनी करत नाहीत काय कधी?
त्यांनी आता पहिल्यांदा मी केलोय कॉल त्यांनासनी लगेच कस करतील मला? तर करायचं की उद्या पंधरा हम्. त्यांच टास्क पूर्ण झाल्यात तीस तीस लोकांना कॉल करून.
होय मग ते किती दिव दिवस दिवसात?
चालतेय किती पण एक आठ दिवस आठ पंधरा दिवसाची मुदत असत्या. मग त्या दिवसात. तीस कॉल पूर्ण करायचं आपण एका व्यक्तीला पाच पाच वेळा कॉल करू शकतोय.
हम्म हम्म.
हम्.
अ तेच विचारलतो मी.
तेची घे आणि आणि काय?
काय नाही. बोल की ग.
हे ऑडीव कुठलं आता कधी उद्या जाणार आहेस की नाहीस कॉलेजला?
जाणार आहे तेच इंटरव्ह्यू होतं ते पन्नीत् त्यांचं म्हणून गेलो नाही.
हम्म हम् पोटात दुखायचं कमी झालं?
झाल. इंटरव्ह्यूत काय काय ग विचारलीत म्हणून तिला फोन लावलेला त्यांच्या दादाकडे नंबर होत म्हणून मी काय लावल नाही.
हम् हम् इंटरव्ह्यू होत होय विचार मग काय काय दिली उद्या.
काय माहित?
हम्म् तू पण जाशील का नाहीस?
मी जायला मला काय नाही अजून म्हणजे तिथ मी नाही च त्याच्यात नाव आणि मग माझं नाव घेतलं तर मी काय आलो नाही मग मी कुठाय म्हणून विचारले तर मग मी काय सांगायचं
हम्म
तिथं नाव नावाची लिस्ट होतं त्याप्रमाणे बोलवत होती मग आता उद्या प्रेझेंटेशन आहे मग त्यात मलास्तवर घेतलेलीत की मग मी उद्या पोरींना सांगितल की माझं त्यात नाव नाही म्हणून मला घेतलं नाही त्यांनी नंतर न अवघड होतंय म्हण
हम हम क्लासमध्येच प्रॉब्लेम घेतलेत मोबाईलला पाठवल ते प्रॉब्लेम घेतल्यात बघ
हम् दोनच घेतलेत का?
हा अजून एक नऊ दहावा एक घेतल्यात नोट्स मधला
हम् हम लव तीन घेतली आज
होय
हम्
मोबाईल वरच एक सोडवल्यात एक सोडवायला दिल्यात आणि एक म नोट्स मधल घेतल्यात
हम् हो
ऑडिटिंग ची त्यांची कोणालाच मॅडम शिकवलीत कि नोट्स तेन दयला लागल्यात मॅडम म्हटली कन्सेप्ट समजून तुम्ही लिहिला तर तुम्हाला जास्त मार्क पडतील म्हटली पाठ करून लिण्यात हाय तसं लियला पाहिजे असं काय नाही म्हणले
मग इंग्लिश घेन तुमच्यात कोर्स झाला ते चांगलं काम केलं ग आमच्यात काय तसलं काय येत नाही आमच्यात मेहंदी एवढं आले बघ हज रुये भरायचं मेंदी शिकायचं
मेहंदी म मग ते तर कर जा की
नाही बाय मेहंदीच काय करतेस हजार रुपये महिना म्हणवटत काय शिका महिनाच
अगं ब्रायडल तरी शिकव तर तेवढंच येतं तर की कुठं तर ऑर्डर आहे तर जाऊ तर शकतीस
लय जण पोरी आहेते ग सगळ्यांना कसं शिकवणार एवढ ती
शिकवतात बार व्यव त्यांच्याकडे काय असेल की त्यांच खात्र टॅलेंट त्याच्याशिवाय त्यांनी आणतात काय
इंग्लिश स्पीकिंग तर कोण येणार आहे मग स्पोकन इंग्लिश येणार आहे
ते ह्याच्यातली मॅडम येणार आहे गर्ल्स पोकन मधली
ईगल मधला येणारे
इगल स्पोकोनमधली मॅडम मॅडमनी आमच्या मॅडमांनी त्यांनानी टाईप केली त म्हणजे तिथल्या एक मोठा मुलगा आमच्या कॉलेजचा विद्यार्थीनी मग त्याच्याकडनं सांगून ते चार हजारचा कोर्स हजार रुपयेला घेतले
हम्म हम् हम्- चार हजार रुपयाचंचय आहे खोटं बोलतात त्यांनी लाई
मग मॅडम म्हटली तुम्हाला बेसिक का शिकवणार नाहीत बोलाय तेवढं शिकवतील म्हंटलं खरं रोजच्या रोज पंधरा दिवस आला पाहिजे
हम्म
आता पंधरा दिवस एकच्या बस न यायचं कायते एवढं
ति कधी आहे खर कधी चालू करणार आहे
आता एक ऑक्टोबर पासून म्हंटलात तुला बघूया एक ऑगस्ट पासून पुढचा महिना पासनं‌ सुरु म्हणल्यात बघूया.
हम्म हम्म. चाल आमचं हे आता सपल्यावर मग आमचं लेक्चर चालू होणार.
कधी आता चालू होणार तुमचं लेक्चर? मॅडम म्हटलीत आता हे एक पुढचा एक महिना असल म्हणली, त्याच्या पुढच्या महिन्यात पेपर असतात म्हणली. आणि ते अ वाय डी पडलेल्यांचं फॉर्म भराय चालूयत आता.
म्हणजे ते प फर्स्ट इयर मध्ये फेल झालेत त्यांचं का?
हा, पंचवीशशे फी आहे त्यांची.
हम्म.
होय फी जास्त हाय त्यांचं.
का आता महिना सगळ्यांना तर कोणालाच सगळे आणि आता कुणाचं दुसऱ्यांचा तर दुसऱ्यावर म्हणजे कॉल तेन येत असला तर उचलायला येतेत.
नाही नाही.
म्हणजे कोणतर म्हणजे वेद्या बिद्या ला फोन लावला तू म्हणा
खरं तू हे सगळं विज्याला कशाला विचाराय लागल्या?
अगं, का खुळी हायस का चाल तय गं, था खुळीच हायस बघ सोड तु सानू.
हा तूच शहाणी हायस. काय मायत बी आता मला तर काय मायत, मी प वहिनी लगेच नंबर दिल्या दिल्या मी लगेच फोनवर बोलत आलोय म तेच, शंभूच मोबाईल चालू होतं म्हणून
कुणाचं फोन नंबर दिलतीत ते?
तेच कि ती कोल्हा इचलकरंजीची हाय म्हणं, ती बाईचं नंबर दिलती.
हम्म हम्म, मग आता पाच वेळा लावायचं.
हम्म, त्यांचा नंबर तुला देतो बरोबर बोल मग.
हम्म हम्म.
हम्म.
पण त्यांनी फ्री असली तर लावायचं त्यांना गं.
हम्म हम्म, त्या ग्रुपला मेसेज टाकायचं म्हंटलीत, कोण फ्री आहे म्हणले की आपण हाय लावा म्हणायचं मला फोन, कॉल करा म्हणायचं. म त्यानी लगेच कॉल करत्यात. हा, त्याला असं नंबर द्यायचं मग त्यांनी कॉल करत्यात मग त्यांच्यासोबत बोलायचं, दहा मिन ट बोलायचं, दहा मिनिटानंतर कट केलं तर चालतंय, आणि नंतर बारा मिनटांनंतर आपोआप अ ऍपद्वारे कट होतंय ती फोन.
हम्म हम्म. दहा मिनटं बरोबर दहा मिनिटं झाल्यावर त्यांचे म्हणजे कट होत नाही का? बारा मिनिटानि होतंय.
हा बारा मिनिटानं होतंय, दहा मिनिटानं केलं तरी पण चालतंय. दहा मिनिटं बोललं तरी पण चालतंय एका व्यक्तीसोबत.
त्यानी म्हणजे बघत्यात म्हणं, चेक करतात म्हण काय काय बोलताय ते पण, होय? होय.
हम्म हम्म.
मग तेच कशा तुमची स्वतः ची जास्त माहिती द्यायचं नाही म्हणून सांगाल ते. म जा, झालेत कि दहा मिनटं.
कट कर बघूया.
करू.
हम्म, विचारु वहिनींना कट करू काय
होऊ दे तिकड उगचंच
बारा आणि तिने उगच हे व्हायचं नको
ऊ
हा
फोटो पाटव की ते राजवीरचं मग ते व्हॉट्सअपला
हा पाठवतो की करु. ते केलंय ते झालेय की गप बस असूदे ति कालवेल.
दुसरं करता येतय की तुझ तुझ फोटो पाठव
हा राजवीरच आहेत.
नाही राजवीर पण हाय आन
हम्म पाठवतो की करालोय.
आणि हे आणि रेसिपीच तर बोला म्हणलं.
रेसिपी काय करतेे हिथ करायच की आता सांगतो की हे रेसिपी बोलूया की
संध्याकाळी निवांत जाऊया मम्मीला विचारतो काय म्हणत्या बघतो अन् सांगतो.
काजू कुरमा करणार हाय आम्ही
हम्म हम्म आणि पनीरची भाजी बघूया संध्याकाळी जाऊया बघूया विचारून सांगतो तुला लवकर जाऊया बाई हम्म
तर झोपायला पण आता किती वाजलेय तीन वाजले की ग
असते की बाई झोपायच नाही आता बोलत बसूया एक चार पाच तर कॉल करूया.
ये आता मम्मीकडे मोबाईल असते द्यायला लागते आता मम्मीला
अरे मग कसं व्हायचं तुझं सगळ पूर्ण तू कॉलेजला जाणार कॉलेज असेपर्यत आणि आज दुपारी तेवढच बायका फ्री असतात बायका त्यांच्या बरोबर बोलायला तुला वेळ नको काय
दुपारच असते मग दुपारी असत्याच की
हम्म म मोबाईल ठेवून जाऊ ना की
हा आता दुपार झालंच की आता उद्यापासन करायचं कि दुपारी संध्याकाळी करायचं.
आल्या आल्या सं रात्री केलीस तर पण चालते सातच्या पुढ आल्यावर
हम्म बायका असं फ्री पाहिजेत कोण पाहिजेत त्यांनी नंबर त्यांनी कशावर